हां बोला
नमस्कार
नमस्कार
माझा एक कॉल गेला तो मला कॉल पहिला केला तो कट झाला म्हणजे लागलाच नाही काय माहिती लागलाच नाही तो डारेक् गृह दर लागेला नाही तो डारेक्टूरमध्ये गेला आणि परत गे म्हणे नवीनत पुढचे पाच आले त्याच्यात आला तुमझ म्हणजे काल माझे चारच झालेलेवते एक बाकी होता म्हटलं तो आज एक कम्प्लीट करू चड म्हणजे काल पहिले पाच चालेले होते ना म चार झाले मी पहिला एक तुम्हाला आता करणार होता होती तो कंप्लीट केल्यानंतर म्हटलं परत पुढे पुढचे पाच येतील त्याचा नंबर डाल केला कॉल लिफट केली लगेच तोब बाद झाला नवीन पुढचे पाचले कॉल
काय माहिती मध्येच नेटवर्क मध्ये काहीतरी प्रॉब्लेम याय लागल्या वाटत मघाशी पण ईथएांचं कस झालंय कॉल करताना लागत नव्हता बिझी दाखवत होता
नाही ना मग वाहे जातात ना काल बी एका लेडीजने मला कॉल करा म्हणे आम्ही दिला त्यांनी तिकडन त्यांच्या गडबडमध्येध्ये उचललाच गेला नाही त्यांच्याकडे ऍट ए टाइम दोन तीन कॉल गले होते ते त्यांना कळलंच नाही इकडे त्यांनी कार्यावरचा कॉलेज रिसीव्ह केला नाही गेला तोवाया मग पूर्ण दिन झाले त वय गे नंतर त्यांचं बोलणं झालं माझी अशी दहा मिनट ते बोलून परत मी केलं तर लगेच दोन मिनिट माझ बोलण झालं आणि त्यांचा डायरेट कॉल करून झाला म्हणजे तो पण गेला
म्हणजे दोन तीन कॉल आता गेलेच सतवाय
म्हणजे तीन तीनकडे तीन नाही चार कॉल चौदा कॉल असे मागच्या पाचमधून माझा एकच कॉल झाला असेल चांगला
मग काय एवढं करतोय आपण कशासाठी
मग आता बाहेर गेलेल होतो इतकी म्हणजे असं तिथ एवढी थकलेलं होतं पण म्हटलं नाही एखाद दोन तरी करून घेऊ एकतरी निदान करून घेऊ. परत मग जस्ट आली जस्ट आली मुलाला झोपवते पण कॉल करते.
मग काय तर जेवण वगैरे केलं होतात का.
तिथेच केलं जाहि तिथेच त्या लग्नाच्या ठिकाणी एवढी गर्दी एवढी गर्दी. लग्न बी वेळेवर लागलं नाही डायरेक्ट चार वाजता जेवायला मिळालं बारा वाजेचे गेलोलो आम्ही.
बापरे एवढा लेट म्हणजे एवढं उशीर का सगळे.
ते समोरच आमच्यामध्ये हे होते ते एम आर य ते. आमच्या बिल्डिंगमध्येध्येच राहतात पहिल्यांदाच मी इथे लग्न पाहिलं. तिथे गेलो त्यांच खूप लेट झाला लागल.
आणि ऊन वगैरे पण असेल ना.
हा ऊन पण अंतात पाऊस. मध्येच पाऊस मध्येच होऊन गरम हॉलवर गरम. आता काय लग्न नावालाय. फक्त नुसत एन्जॉयमेंट म्हणून बाकीच करतात.
आधी सारखं तर काहीच नाही आधी किती काही साध्या पद्धती लग्न करत होत. ते ना कमी पैसा लागत होता.
आता फक्त दिखावा आहे सगळीकडे दिखावा आहे.
दिखावा आहे पण लग्न टिकतात तर कुठे आात त्या दिखाव्याच्या नादात.
ना टिकतात नाही ना अर्धापूर. छोडसं घ्यायचं गावभर डंडोरा पिटायचं आणि नंतर तेच काय झालं तर त्याच गावात अजून गोळा. करून करून सांगायच असं झालं म्हणून गेलं. आणि तुम्हीच पहिले बोलायला मी पुढे मोकळे राहतात की आमचा असं मिळालं तसं मिळालं. आणि मुडाईवर आलं का तेच परत बोलायलाी तोडं राहतात. ते असंच होतं ते तसंच होतं पहिलं तरी मम्मा बम करू नका ना.
दोघांना पण एकमेकांना बघू दे फॅमिली सगळं म्हणजे कुटुंब. एकमेकांची ओळख जास्त होऊ दे वाढून.
आता तर आता तर अशी कंडिशन झालेल्या मुलगा मुलगीच नाही जुळलं तरी चालेल पण. मुलीचं सासू-सासर्‍यांची जुळायला पाहिजे.
हो आता तीच अट पण मला वाटते घालत असतील कारण आपण बऱ्याचदा बघतोय.
कली मुलांपेक्षा जास्त आता आईवडिलांशी त्यांच्या जुळलं तरच लग्न टिकतील
तेच ना कारण तुम्हीच विचार करा मुलगा जातो निघून ती राहते सासू-सासर्‍यांबरोबर मोस्टली बोटावर मोजण्या एवढे सासू सासरे. ते सांभाळतात लेकी सारखे नाहीतर मग. हिने काय चुकलं तिकडे त्यांनी बोलायचं त्यांच काय चुकलं. परतीने मध्ये कोंडी मुलाची होती.
मग काय तर आणि आई वडिलांना पण कधी कधी. काही गोष्टी घरातल्या माहिती नसतात पूर्ण.
अर्धवट काहीतरी कळतं मग त्याच्यामुंळ पण ते पुन्हा भांडणं आणि परत. तर लगेचच दुरावे येतात.
आणि त्यांच आता ही कंडशन. झालीलाला करायचं नसतं आईवडला शोधून आणतात. पोरांच्या आईवडिलांच्या मर्जीने पोरग लग्न करतं परत त्याचं तिच्याशी जुळाायला लागतं जमायला लागतं. आणि तीच सून त्यांना आवडती होऊन जाते अशी सुद्धा काहीाणी कंडिशन.
काही जणना फक्त श्रीमंती पण बघतायत. बाकी आतमध्ये काय चालय मग काय.. तर आतमध्ये काय आहे काय नाही सगळी चौकशी केली पाहिजे ना आधी..
मुलगा सांगतो. मग तुम्हाला आवडत होती म्हणूनच मी केली आता मला आवडते तर तुम्हाला काय प्रॉब्लेम.
म तेच ना त्यांना.. कसं आहे आपल्याला बाहेरून कुठल्या गोष्टी माहिती नसतात.
मग.
आतमधल्या गोष्टी काय आपल्याला दिसता थोडीच आपण बाहेरून एखाद्या गोष्टी बघ तो आणि त्याच्यावरून आपण आपली गणिती तयार करतो म्हणजे एक प्रकारे
हम्म. आणि अशी जगात कुठली पोरगी नाही हो काही काही पोरी आटी घेऊनच आलेल्या राहतात. कि मला राहायचं नाही. पण काही अशा मनातून ठरवूनच त्या आलेलं आहे की मी टिकूच देणार नाही मला टिकवायच नाही ती बी सां... एक वर्ष अनुभव काढते ना घराचा मग... तच्या वागण्यात बदल पडतो नका कारण समोरची गंडीशताचेि राहते म्हणून काही व्यक्ती्या वागतात. काही मुली नाही तर... रिसेंटली आल्याला कोणती मुलगी अशी गली आहेर ती भांडललाच तयार राहील नाही. मला राहायचंच नाही असं कोणती म्हणणार आहे? असं.
आणि कसं आहे आताच देखावाच्या नादात आहेत ना लोकं एकमेकांना म्हणजे समजून घेतच नाहीेत.
काहीच नाही सगळं खोटं य ते सगळं फक्त याने एवढा पैसा केला या एवढं केलं असा मेकअप करा तसा मेकअप करा. अरे ज्या गोष्टी पहिले लग्न मग कॉम्पिटिशन ना पहिले लग्न कुठं व्हायचे.? नुसतं मंगलाष्टक झालं ह मंगलाष्टकला एवढं महत्व होतं मग.
कारण महत्वाच फक्त विधीच आहेत लग्नाची विधी महत्वाचे आहेत बास.
घरातूनच नवरी जायची पहिली घरातच ते तांदूळ पडायचे मग घरातून नवरी जायची. आता न कार्यालयात सगळं होतं की घ घराचा उंबरठा ओलांडताना बी दिसत नाही नवरी. मुलगी स्वतःच्या बापाचा उंबरठा दोन दिवस आधीच ओलांडला गेलेला राहतो तिचा वाला. मेहंदीच्या दिवसापासूनच ती डायरेक्ट मांडव परतनिला येते तेव्हाच जाते घरी माहेरच्या घरी.
मग काय त ते आता सध्या सगळं बघून बघून चालू आहे तुमचं आता य ना माझ्या चढाओढ चालू आहे म्हणजे तुम्ही असं केलं ना तुमच्या वरचढ मी करेन. तुम्ही एवढा पैसा खर्च केला त्याच्यापेक्षा डबल पैसा आम्ही खर्च करू.
ह ते आताच आज जे लग्न झालं ते तीन दिवसापासून मेहंदीच्या दिवशी म्हणजे पर कालपासून सक सकाळपासून कार्यालयात य आमच्या घरासमोरच राहता अजून नाही घरी. काल सकाळ पासून अ कार्यालयात त अजून आता ते तिकडे सक का सकाळी एंगेजमेंट नंतर हळदी नंतर रिस नंतर त्यांचा हे झालं काय म्हंटलं अस डान्स झाले संध्याकाळी पार्टी होती. ते झालं आज लगेच सप्तपदी सकाळी केली लगेच दुपारी लग्न झालं आता संध्याकाळी रिसेप्शन.
रिसेप्शन पण असेल.
हठी
एकाच वेळेला सगळे कार्यक्रम करतात.
परवाचं घर सोडलेलं य.
मग काय आपल्या वेळेस म्हणजे आधीच्या वेळेला एवढं नव्हतं आदल्या दिवशी रात्री किंवा ज्यावेळी सकाळी पण काही जण कार्यालयामध्ये जातात. शक्यत तर घराच्या समोर वगरे देवळात कुठल्या तरी मंदिात..
हा माझ माझ आधी मांडव वगैरे सगळ.. घरीच गेला आईच्या घराजवळच लावला नंतर दुसऱ्या दिवशी घरातून बाहेर निघाली डायरेक्ट
तेच ना आधीच वेळेचं वेगळं होतं सगळ्या गोष्टी आता पूर्ण बदललय. पण कस आहे आधीची लग्न टिकत तरी होत ती मुलगीला म्हणजे किती पण त्रास असला तरी ती सहन करत
सहन करत होती
प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीला घरी फोन करून सांगायचं वगैरे असं नव्हतं
आता हे काय झालेलं, प्रत्येक गोष्टीला आहे ना मुलगी तर सांगतेच ती पण प्रत्येक गोष्टीसाठी ना त्यांचं वेगळं म्हणजे विशिष्ट वा हे राहतं आता बघा घरातून निघाली मी जाईल तिच्या लग्नाला, ती माझ्या लग्नाला आली नाही म्हणजे लोक आता घरी कार्य काढायला का कंटाळा करतात कारण धावपळ करायला कोणीच नसतं ओ
आता नाहीये, आधी कस कुटुंब मोठे होते ना तर त्यावेेळेला कसं एक एक एक महिना नुसतं लग्नाचं काम करण्यासाठीच घरात लोकं होती
घरातलं लग्न लोक होती. आता कोणी कोणाच्या घरी एक पत्रवाळी उचलायला सुद्धा कोणी पाण्याचा ग्लास भरून द्यायला सु कोणी तयार होत ही, मी राजा मी राजा मी राजा तशी नाही मी राजा मी राजा शिपाई कोण होईल अशी असंच चाललंय
सध्या तर तीच परिस्थिती आलीए
तसच आहे तू राजा मी राणी कोण नौकरणी असं बनेल तिथे
आता कस म्हणजे पहिल्याच वेळेला अह थोडस वेगळं होतं जेवणामध्ये पण आपलं साधं आमटी भात एखादी भाजी आणि बुंदी झालं. आता पाच पाच पक्वान्नाच्या वर नुसतं खाण्याच्याच गोष्टी असतात
तेही वाया जात
भरपूर वाया जातं. लोक कुठे एवढे काही खातात हावऱ्यासारखं सगळं घ्यायचं आणि फेकून द्यायचं म्हणजे अन्नाला किंमतच राहिली
अजिबात अजिबात नाही खूप हे झालेलं आहे आता बाकी काय? बाळ झोपलं
काय नाही बघा. चालू आहे. नाही तो झोपला नाही उठलाय
हम्म हम्म आमचा ते आता अर्धा तास झाला झोका देतेय मी आपला बोलत बोलत तरी तरी अजून नाही येत होता तेव्हा झोप येत होती आणि आता झोप नाही येत आहे अस आहे
चालेल मग करा आराम आता लग्नावरून आलाय
बरं करू परत, हम्म.
हो हो चालेल मला करा. मी असेन. हो हो चालेल चालेल. हां हां बाय.